ते काही नाही ब हा. हा. ह, ह. ह ह. आ तुमही फोन व शिकवणारे का? माला आता कस काय कळणार ते फोनवर.
प नकड
पहिलका, ढगफुटी सदृश्य पावसाचे संकट कायमे.
थांबा दोन मिनट. पेन घेते. हा.
तुझं काय चाललंय?
धरा. माझं काही नाही चालं. मी आता बसली होती. टाइमपास करत. श्लोक गेला का? त्याच्या स्कूल ला. गेला ना. आज काय भाजी केली होती. भेंडीची भाजी. एक मिनट पेन घेऊदे.
हम्म हम्म. श्लोक ला काय भाजी दीली.
श्लोकला पापड मिरची दिली.
हो का? खातो का? तो म. हो भेंडी ची केली. अं.
काही म्हणजे, काहीच खात नाही ते. म काय. हा काहीच भाजी पोळी खात नाही. त्याच्यामुळ काही काय देवा, काय देवा? हा म. पणीर एकाला आवडत एकाला नाही आवडत. थांबा दोन मिनिट ह.
असलं का ते द्यायचं न काढून.
हम्म.
हम्म. त्याला द एका वेळेस असं द्यायचं एख वेळेस ते द्यायचं पनीर पराठा द्यायचा करून
कावी देव पनीर पराठा
नाही तर पनीर भुरज द्यायची कारण आं. काबरा. तू कोणत्या कामा जाईल तर
हा. बाई साडेपाच वाजेपासून उठलेल रात सव्वा पाच वाजेपासून तरी नाही होत. अवती तिथं बसता बसूनच सगळं करावं लागतं.
हम्.
काय जरा आता मी तू मान शिकवते.
हम ह. हा हे. ्री वन जात.
इपड.
पुढे बोला काय थ्री फोर हजार. हा तुमच्या तुमच्या्या भाषेत म्हण. तुमच्या तुमच्या भाषेने हम्म मग बार. काय करायच त दिलायचा दिलाय लिला का पुढं. ह. म्हणा तीन एक तीन पुढ झालं ना आली ना आता दोन नंबरची वर खाली. हा.
ह् हो कुठलायचं? हा येडग ह. थ्री फोर. फाईव आवाज नाही येते खा आवाज नाही येते. हॅलो.
ह.
ह्ला ब हम् म